काय चाललंय?
झाल का जेवण?
होय झालं की, तुमचं?
हा हा, हो जेवूनच बसले.
अ काय चाललंय? अजून काय नवीन?
काय नाही बघा, निवांत आता. मुलांच्या एक्झाम वगैरे आल्यात, अभ्यास चालू आहे त्यांचा. स्टडी वगैरे घ्यायचा त्यांचा.
म्हणजे, इंग्लिश मिडियमला आहे का तो?
नाही, मराठी मीडियमला आहे.
हम् हम् हम् म्हणजे त्यांचं काय, मे मध्ये सुट्टया लागल्या, की झालं काम. परत शाळा.
हा मे मध्ये, एक मे पासून सुट्ट्या असते, सहा जून किंवा सात पर्यंत असते. तेवढच एक महिना निवांत, नाही तर मग काय आहेच की रोज.
रोजच हा
हा. संडेला पणस कस सुट् टी नसते ना. ट्युशन असतात. त्यामुळ आठवडा तो जातोयच.
ट्युशन लावली का त्याला पण?
नाही, शाळेतच असतात ते एक्स्ट्रा लेक्चर वगैरे घेतात. हम, बाहेरचे एक्झाम असतात ना, ते स्कॉलरशिप सारखे.
ह ह ह त्या काय असत ते अबॅकस? मला एवढं आयडिया नाही त्याची.
त्याला ते बी टी एस वगैरे म्हणून भारत टॅलेंट सर्च
हा हा हा. बर हा. बर. आणि त्याचा सिल्याबस?
सिल्याबस काय म्हणजे पुस्तक वगैरे असतात त्यांची. शाळेतलं पण असतं पाठ्यपुस्तकातलं आणि बाहेरचं पण असतं. जनरल नॉलेज असतं वाक्य प्रचार, म्हणी वगैरे ते सगळे येतेत.
हम्म, हम्म हम्म हम्म हम्म.
ग्लिश मराठी हे तीन विषय असतात त्यामध्ये.
किती मार्काचं असतं ते?
हम्म ते शंभर मार्काचं असतंय, पन्नास प्रश्न असतात. एका प्रश्नाला दोन मार्क.
बरं आणि मग ते एक्झाम पास झाल्यावर काय मिळणार स्कॉलरशिप?
हा मिळते की, काहीतरी मेडल वगैरे किंवा नंबर आला तर आता. अ शिष्यवृत्ती पण भेटू शकते. किंवा ट्रॉफी वगैरे प्रमाणपत्र. अ वर्षाला असं का नाही, ते कसं चौथीनंतर वगैरे भेट टू शकते ते, नाही तर ट्रॉफी वगैरे तरी भेटते. शिष्यवृत्ती नाही जरी भेटली तरी, मेडल वगैरे भेट ते त्यामध्ये, हा तेच मुलांचा बेस तयार होतंय ना, ते स्कॉलरशिपला वगैरे बरं पडतंय ते, स्कॉलरशिप बेसिस वरच ते आधी घेतात ते, पहिली पासून एक्झाम त्या.
पहिल्यापासून आणि मग स्कॉलरशिपच ते किती कितीवी वर्षापासून असतं ते?
ते चौथीला असतंय आणि मग आठवीला असंय ते.
दोन वर्ष असतंय का? आणि मग चौथीला जे असतंय ते सिलेबस पहिली ते चौथी
अ हा तेवढं नाही चौथीतला असतोय. म्हणजे पाठ्यपुस्तक आणि म ते काय जनरल वगैरे वाक्यप्रचार, म्हणी मग इंग्लिशमध्ये गणित वगैरे बेरीज, वजाबाकी, गुणाकार. ह्या सगळ्या क्रिया वगैरे येतात त्यामध्ये, वर्गसंख्या. हा, त्याच्यातलं बेसिक म्हणजे चौथी पहिली ते तिसरी पर्यंत काय शिकवलंय त्याच्या वरती म ते चौथीमध्ये हे करतात असं.
हा आणि मग त्याचा अभ्यास क शाळा करून घेते का आपण वेगळ्या क्लासेस ला
ते आपण क्लास वगैरे लावले तरी चालतात. पण बऱ्यापैकी शाळेमध्ये घेतात कव्हर करून त्यांचं.
हा हा हा हा.
त्यामुळे हा, टीचर संडेला वगैरे एक्स्ट्रा लेक्चर घेतात.
हम्म, पण हे जे ह्यांना मिळाल्यानंतर शाळेला काय बेनिफिट?
शाळं नाही मग शाळेचं हे वाढतं ना, जेवढे विद्यार्थी त्यांचे आले स्कॉलरशिप मध्ये जे शिक्षक चांगले शिकवत असतील हे ते नाव त्यांचं नाव वाढतं ना शेवटी, त्यामुळे ते जास् त एफर्ट घेतात त्याच्यासाठी.
ना हा.
हा, लगेच शाळेत ऍडमिशन वगैरे वाढू शकते ना. आता कसं पालक अ सर्च करतात ही शाळा चांगली आहे ती शाळा? असं सर्च करत असतात. हा.. त्यामुळे ते शाळेत ना आता ते हेच आहे की आपण कसं पुढे येऊ लोकांच्या नजरेत कसं यायचं ते, बरोबर ते हे करतात. त्यामुळं, म्हणते की आपले जेवढे विद्यार्थी ये तिला नंबरात तेवढे बघतात ते, एक्स्ट्रा हे लेक्चर वगैरे घेऊन.
तुम्हाला बसवायचं असेल तर तुम्ही बसवू शकता.
हे कंपल्शन आहे तरी पण असं पालकच आता हा, आपला मुलगा सगळीकडनं हुशार व्हावा. यासाठी बसवतातच त्यामध्ये असंय ते, ते काय शासनाची आहे ना स्कॉलरशिप. जर नंबर वगैरे आला तर स्कॉलरशिप भेटू शकते त्यांना.
भेटू शकते हा
चालू शकत्या, स्कॉलरशिप पण हम्म दहावीपर्यंत.
दहावीपर्यंतच त्याचे पैसे भेटतात.
हा तेच की. आणि कसं बेस पण तयार होतंय जर स्पर्धा परीक्षा वगैरे तुम्हाला पुढं द्यायच्या असतील तर. आतापासूनच त्यांची तयारी होते त्यात, नंतर येवढा अवघड जात नाही त्यांना.
हू हू आणि आणि कुठले असतात अ हे अजून कुठले एक्झाम असतात त्यांच्या.
अजून कुठलं म ते अबॅकस वगैरे असतं बुद्धिबळच्या वगैरे पण असतात.
अबॅकस हा काय म्हणजे कसं असतं त्याच्यामध्ये
अबॅकस ते क सगळ गणितिक्रिया आहेत ओ ते, बेरीज, वजाबाकी. जे एक अपडाऊन कायतर ते आक बोटांवर करायचं अस त त्याच, ते क्रिया असतात आप आपण जसं म्हणजे अ सोडवून वगैरे करतोय तसं नाही फक्त ते बोटावर असं मोजून-मोजून करतात ते काय मनी पण असतात ते म्हणजे पटपट. सेकंडमध्ये ते उत्तर सांगतोय आपण. असं असतंय क्रिया, हा ते केवढं बेस सीकच माहित आहे त्याच्यातल डीपमध्ये काय एवढं माहीत नाही. पण त्याचे नंबर वगैरे असतात गोव्या-गोव्याला तेन त्याच्या स्पर्धा असतात.
कुठं गोव्याला?
हा गोवा, इकडं भरपूर म्हणजे लांब-लांब ठिकाणी पण असतात ते. अबॅकसच ते, रँकमध्ये वगैरे येतात की मुले. आहेत याच्या वर्गातली पण मुलं आहेत अबॅकसला. ते फक्त हेच की आपलं गणितातली क्रिया जसं फास्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतोय म्हणते. बेरीज, वजाबकी, गुणाकार, भागाकार. त्या क्रियांचा पण बोटावर करू शकतोय. नंबर आला तर तर मेडल वगैरे भेटतय त्यांना
हू हू हू.
एवा एक, दोन, तीन असे नंबर असतात. चार, पाच म्हणजे रँक असं काढतात ते. ते त्यांचं क्रायटेरिया कायतरी ठरलेल असलं एवढ्या- एवढ्या मार्काला एवढं-एवढं. म्हणजे सेकंद वर, सेकंद वर ते पटापट सोडवायचं असतंय ते. गणित ते, सांगतील ते हा.
तस ही असतय त्यांचं. ते बघायला पण पाहिजे त्यांच कस काय हाय ते, तेवढ काय मला माहित नाही ओ जास्त बघायला पाहिजे त्याला विचारून मुलग्याला, हा हा. तेच आहे तो म्हणत होता घालायचं, पण बघूया म्हटलं पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम घालुया म्हंटल तुला, तेच की काय तरी मुलांना शिकवत राहायच
होय.
कायतरी त्यातन हे होऊन जातय.
हा
हा, काय मग आणि?
आणि काय नाही बघा, निवांत बसले होते निवांत म्हटलं फोन करून बघू, माझं काय नाही निवांत आहे घरातुनच की खाणे-पिणे, बाळाला सांभाळणे.
होय, ते तर आहेच. होय ते आता मुलगा तर मोठा झाला पाहिजे, त्याच्यानंतर मग काहीतरी बघता येत बाहेर. तुमच काय तरी, पहिला जॉब करत होता ना तुम्ही?
हो हो, सुरुवातीला करत होते म कोरोनाच्या फर्स्ट लाट नंतरन जे सोडला ते, ग्याप पडला मग परत काय नाही.
होय, तर कोरोनामध्ये जरा सगळ्यांचंच हे झालंय ना डाऊन हे
हा, माझं तेव्हा वर्क फ्रॉम होम हो त परत काय नाही, मग सोडून दिलं ते सोडून दिलं.
आता बघायचं अजून एक थोडे दिवसांनी.
हो हो, आता नाही आता बिझनेसच काहीतरी बघायचं कारण की, जॉब तर घ्यायला शक्य नाही.
चालतय न्हवं, घरात पण लक्ष होतय आणि तिकड पण देता येतय, मुलगा त्याची शाळा हे तेन म्हटलं ते आता, परत अन वाढत जातय मग बाहेर जॉबच म्हटलं तर म दिवस दिवसभर बाहेर जायला लाग
बाहेर जातय, हा.
हम्म, मग एकट्याकडे लक्ष पण द्यायला कोण नसत, अस होतंय न.
हा नाही, त्याला बघत बघतच काय तर छोटस करायचं घरातन वगैरे काहीतरी आयडिया लढवायच्या आणि करायच.
छोट करत-करतच जरा सुरुवात केली की, हे होतय. एक्सपिरियन्स येईल तसं वाढतय ना.
हम्म आणि भांडवल मेन जास्त गुंतून राहत नाही ना. डायरेक्ट आपण शॉप घेऊन, जर काय करायच म्हणल की
मध्ये हे क बिझनेस, अस हे करायला पाहिजे.
हा क
त्यातून पण फायदा होतोय, हा ते व्यवस्थित प्लनिंग न केलं ना तर होतय ते पण.
हम्म हो
करत राहायचं, सर्च करायचं कुठलं काय हाय जस बिझनेस सर्च करत रहाल, म्हणजे त्याची आयडिया वगैरे घेत राहाल तस तुम्हाला आयडिया येणार की कसं करायचं, काय करायच नियोजन करता येतय, हा.
तेच तर आता बघते आहे मी पण कुठलं प्लॅटफॉर्म आहे का जे की असं नाही का सांगू शकत ते आपल्याला की काय करू शकत ता की नाही व्यवस्थित समजेल आपल्याला कारण की जास्त जास्त काही बेसीक गोष्टी माहित नसतात ना आपल्याला. फुड लायसन्स आ
होय तेच की आपण कसं ते एवढं डीपली बिझनेसमध्ये नाहीये ना! असं तेव्हा सर्च करतच बघायचं की कुठं काय आहे.
हां एखादा प्लॅटफॉर्म चेक करायचा मग कुठला आहे चांगला असल ते आपल्याला हेल्प करेल आणि जास्त पैसे पण गुंतून वणार नाही कमी पैशात झाला पाहिजे.
हां हां कमी भांडवाल जास्त फायदा असं!
बरोबर! कमी भांडवाल जास्त पैसे.
पण पाहिजे ना जास्त आपण गृहिणी आहे म्हंटल्यावर जास्त भांडवल पण कुठलं आणणार ना! तेवढच हे जस बिझनेस वाढेल तस भांडवल गुंतवू शकतोय. पण आधीच जास्त गुंतवून मग त्याच हे राहत नाही. प्रॉफिट पण बघितला पाहिजे मग. हम्म कमी आधी सुरुवातीला थोडं थोडं करत वाढवत जरी गेलो ते प्रॉफिट आणि भांडवल वाढल तस हे होणार ते आपला बिझनेस ग्रोथ होत जातंय मग ते. तेच बघायचं कुठं काय हे आहे का.
तेच आता चालू आहे सर्चिंग मध्ये एखाद्या वाटलं चांगलं आहे तर मग पटकन करायचं.
करायचं होय, सर्चिंग मध्ये तर राहायला पाहिजे होय. त्याशिवाय नवीन आयडिया पण येत नाहीत ना. कुठला बिझनेस आहे काय आहे करता येतय मग.
होय की तेवढा आहे.
हां हां.
चालतंय मग करते निवांत असताना हां ओके बाय.